हॅलो.
हां काय चाललंय आहे.
हा येतोय ना आवाज नीट
हायत.
हा हा. हो येतोय येतोय हा बोल काय म्हणतेय कशी आहेस तू
मी मस्त आहे तुम्ही कसं आहे.
हो चांगलंय चाललंय काय चाललंय. तुला काय आवडत अ काय हे होतं आवडत. तुझी? हो आवाज नाही येतेय हा. हा. नाही मी म्हंटलं काय आवडतं तुला आवड कसली आहे.
मला फ्लॉवरची ऑल आवड आहे.
हा. मला सुद्धा जरा झाडं बिडं खूप आवडतात. फुलं वगैरे हा पण आमच्या इकडे कसं वरती पडतो ना त्यामुळे जास्त लावता येत नाही. फ्लॅटमध्येध्ये असल्यामुळे कुंडीत काय चार पाच कुंड्या ठेवायच्या पाच सात त्याच्यातच काय काय लावायचं छोट्या कुंड्या हे करून वगैरे असं.
हा ना.
हा म मी काय आता फक्त अशी जरा अ ह्याची झाडं लावली आहेत काय ते अ शोभेची वगैरे जरा जास्त मग एक जाासवंदीचं लावलंय अबोली लावलीय सदाफुली लावलीय.
हा.
हा.
ते कमळ वगैरे पण आणायची त्याचे वेल झाले की कसे छान वाटतात खिडकीच्या कडेन ठेवायचे.
कशाची कुडचं?
ब्रह्म कमळ वगैरे नसते.
हा. हो ते मी लावलंय गं पण ते काय माहितीय नीट येतच नाहीये त्याची पानं ना अशी काळी पडतात बघ अशी जळ जळून गेल्यासारखी होतात आणि तसं होतय त्याचं त्यामुळे त्याला फुलंच येत नाहीत म्हणजे झाड वाढतंय पण ते असं होतय. कशामुळे होतय काय माहिती कोणाला तरी माहि तुला आहे का त्याच्याबद्दल माहिती
हा ते जरा हे करायचं असतं पाळायचं असतं जास्त आणि त्याला जरा गुमत्र वगैरे तुम्ही हे गेलं ना शिपडलं ना.
हा हो का गोम गोमत ु पाण्यामध्ये मिक्स करायला लागेल ना.
अ पाण्यामध्ये नाही त्या झाडाच्या मुळशी जरी तुम्ही वतल ना तरी चालेल. थोडस ह् का तर तस ग मूत्र वगैरे तुम्ही झाड एखादा आपलं कसं झाड असत. त्याला कैची ना कट करायला लागत आपण करत नाही. आणि जर कैचीनं कट केलं नाही ना हाताानं वगैरे कट केलं ना तर झाड खराब होतं. म्हणज जास्त करून कैचीन कट करायचे हात हाता नाही कट करायची म्हणजे फुल जरी आले झाडाला तरी आपण हाताने मोडून घेतो ना. आणि मी कच्च्या झाडांच. स असत की आपण हातान मोडलेली वस्तू लगेच खराब होऊन जाते.
हो हो हो हो बरोबर बरोबर ते तर आहेत.
घ्या म्हणज लव खब होत नाही झा ज टेल ना जरा सुकते वगैरे
हा.
तर घुमत्र वगैरे शिंपडायचे जरा असे.
अच्छा मग ते पाण्यात मिक्स करूनच शिंपडायला लागेल ना.
अ नॉर्मली तुम्ही असं थोडस जरी वतलं ना तिच्या मुळशी
हा. अच्छा प ते आता आम्हाला इथे म्हणजे गोमूत्र बघायला लागेल कुठे? अ हे असतील गाईंचे गोठे वगैरे आणि तथ
अ मेडिकल मधनी पण अशी बाटली भेटते ना.
मग ती चालते का?
हा घालायचं बघायचं एकदा फरक पडतोय का काता बाहेर भेटेल.
ह ते पूजेचं सामान मिळतं नाही का घरात गोमूत्र शिंपडण्यासाठी देतात बघ. अशी ती बाटली आणून तरी होईल का म्हणजे असं.
हा ते बघा तरी ट्राय करून एकदा
हा हा हा हा बघायला पाहिजे आता गेले की आणटे दुकानात नती गोमूत्राची बाट ण एरवी आणो ती अ ह छोटी असते ना आपण ह्याला वापरतो आणि मग घरात शिंपडतो ना आपण असं पूजेच्या वेळेला हा तेच
म्हणजे माझं पण कसं झालेलं मी गुलाबाच झाड लावलेलं.
हा आणि
आणि ते पण तस झालं म्हणून मी. ट्राईक म्हटलं हाय हे आपल्याकडे तर बघू तरी घालून काय होतय का असतून खराब होण्यापेक्षा म्हणलं ठेवन. मण मी होटलं तर व्यवस्थित झाड झालं माझ पूर्ण झाड सुकलेलं.
हो का अच्छा आता बघते मम्मी कारण ह्याच कसं होतय. काळी झालेली अशी करपल्यासारखी पानं होतात बघसं. तशी होतय तशी काळी हे पण चक कर तर ना झाड एकदम
हो आणि त्याला ऊन पण जरा जास्त सण होत नाही वाटत म्हणतात.
हो का त्याला जास्त उऊन नाही लागत का हो हो मग ते खा
का तर मी जास्त करून ते घरात निच बघितले.
हो का ह हो हो. मग ती कुंडी खाली काढून ठेवायला पाहिजे त्याच्या जागी दुसरी हवी तर ठेवता येईल वर.
हा तसं करा.
हा तसं करून म्हणजे जरा कमी ऊन लागेल ना त्याला खाली ह्याच्यात ठेवली की. बघायला पाहिजे बरं झालं तुझ्याकडनं कळलं मला ते. कारण मला माहिित मला कळे ना किती वेळा मी त पानं कापून टाकायची खत घातलं सगळं केलं.
हां कैचीन कट करा तुम्ही कैचीने जर कट केलं ना तर फरक पडेल. हाताने जर कट केलं ना ते जास्तच खराब होईल.
हा पण मग ते कट केल्यावर त्या जागी काही लावायला पाहिजे का त्याला म्हणजे हा. कारण तो भाग तेवढा आता आख्खं पान असेल त्यातलं अर्धच पान जर करपलं असेल तर ते आपण अर्धच कापायचं ना का ते पूर्णच पान कापून टाकू
अ अर्धच कापा का तर पूर्ण कापल्यानंतर परत त्या झाडाला पण काहीतरी पाहिजे ना राहिलेला
हो हो हो. तसं ते ना वाढलंय बऱ्यापैकी हे चांगलं हे झालंय पण ते असं पानं होतय आणि हे ना त्याच्यामुळे त्याला फुलंच येत नाहीत ह
कोणता तर ऋतू असतो त्यावेळेसच एकच एक दोनच फुलं येतात काहीतरी त्याला
पण ते आताच ना या सीझनमध्येच येतात. म्हणतात फुलं पाऊस सुरू व्हायच्या वेळेला किंवा अगोदर त्यायच्या थोडी कारण बरेच जण आता तो ग्रुप आहे ना त्या ग्रुपमध्ये फोटो टाकतात बघस आणि ते रात्रीच उमलत ना फुल ब्रह्मकमळाच हा तर ते बरेच जण फोटो टाकतात त्यांच्याकडे आलेल्या फोटो फुलांची पण ते होतं काय क असं पान सगळी करपल्यासारखी झालीय त्याची आणि त्याच्यामुळे काय कळतं नाही किती वेळा मी ती कापून पण टाकली पण झाड मारबऱ्यापैकी चांगलं मोठं झालंय मग त्याला फुलं काय येत नाही तेच कळतं नाही म्हणजे असं
एकदा ट्राय करून बघा तुम्ही फरक पडतोय का का तर पडेल पण का तर म्हणजे माझं पण झाड तसच झालेलं अ आपण फुलं आणलेली असतात झाडांचे
हा
नर्सरी मधून आणतो ना त्याला लगेच फुलं पण येत नाहीत माझं ते फुल आलेलं ते मी तसं केलं ना
हा हा ते आता मग त्या पूजेच्या सामान मिळतं त्या दुकानात वगैरे बघायला पाहिजे आणि ते हा ते ते गोमत्राची बाटली मिळते ना अशी ती आणून बघूया एकदा घालून. त्याच्यावर आणि थोडस पाण्यात मिक्स करून स्प्रे पानावर स्प्रे पण करून बघते म्हणजे मग काय होईल की जरा त्या वरती जी पानं हे होत आहेत ती पण होणार नाहीत ना म्हणजे असं
हा ते करा ते कसं ते ब्रह्म कमळ म्हणतात ना मग ते ब्रम्म आला पूर्णपणे म्हणजे
हा
अ देवच झालं ना
हो पण ऍक्च्युअली काय माहितीये काही जण सांगतात हे खरं ब्रह्मकमळ नाहीच आहे खरं ब्रह्मकमळ म्हणे हिमा हिमालयात वगैरे तिथे उगवतात म्हणे ती हे इकडे ह्याला हे एक प्रकारच ते कॅक्टस म्हणतात ना निवडुंगाचाच प्रकार आहे म्हण तो असं म्हणतात असं म्हणतात आपण हा हा करायचा आपल्याला फुल आवडत ना हे होत अ सगळे जण तेच म्हणतात ना त्याला ब्रह्म कमळाचं हे ब्रम्ह बोलतानाच असंच म्हणतात ते ब्रह्मकमळाचं झाड आहे किंवा काय म्हणून ते कसं कळणार ना आपल्याला जाऊन दे आपल्याला आवडतं आपण नाही करायचं फक्त ते येत नाही ना आणि काय करावा उपाय ते मला कळत नव्हतं बरं झालं तू सांगितलं ते आता मी घेऊन येईन आणि हे करेन झाडावर घालीन म्हणजे हे करून मुळाशी त्याच्या हे करून ते एकदा ट्राय करून बघेन आणि थोडसं गोमूत्र पाण्यात मिक्स करून ना स्प्रे करेन पानावर असं छानपैकी हा म्हणजे मग बघूया हं तुझ्याकडे हे आहे की किती वेळ झाला माहितीये माझ्याकडे नाहीये घड्याळ म्हणून म्हटलं हे केलेलं
अ कशासाठी ओ?
आता वेळ आपल्या दहा मिनिटाच म्हणून मी बोल्ले हा हा अजून आहे ना हा नाही माझ्याकडे घड्याळ नाही ना त्यामुळे मी म्हंटलं तुला सांगून ठेवते झाले की सांग मला हा- हा -हा ओके आणि कसली लावली आहेस तू झाडं?
म मी हिकड काहीच नाही लावली सिटीत आम्ही इथ सातार म्हण राहतो ना आमच्याकडे काहीच नाहीत झाडं माझ्या आईकडेच आहेत सगळे पण तिथं पण शेळी वगैरे खातात ना गावाकडे
हो ते पण आहे बरोबर गाव कुठचं गाव तुमचं?
कालगाव कराड भागात आलं
अच्छा कराड भागात हम्म हम् तिकडे पाऊस पडायला लागलाय का ग?
नाही ना अजून कसलाच पाऊस नाही
हो ना तेच तर झाले पंचायत सगळीकडे पाऊसच नाहीये काही ठिकाणी पडतोय असं म्हणत तात पण ते काय खरं नाही म्हणजे अस व्यवस्थित पाऊस आता जून संपत आला ना ह
मी आज न्यूज बघितली तर गोव्याच्या साईटला दाखवतेत
हो का बरोबर अच्छा पडला आला तर बरं होईल का एक तर गरम पण एवढं होतय
म्हणजे ते म्हातर माणस नसत का ते तांब्या उलट्या करून खाऊच्या पाना बघतात तस बघतात ते आता बघितले ते म्हणतात की पुढल्या महिन्यात पडेल पुढल्या महिन्यात पडेल बघू आता बघायची वाट
हो कारण आता बघ ना जून तर संपत आला ना एक दहा दिवस तर उरले फक्त हो हे करीन पण गरम किती होतं ना त्याच्यामुळे आणखीन हाल होतात त्रास होतो तो सगळा हा
गरमी कमी आले म्हणून बरं मध्यंतरी किती गरम हो
हो खूपच पण आता सुद्धा पडेल ना पाऊस तो चांगला पडला पाहिजे तर उपयोग नाही तर थोडासा पडून गेला ना की आणखीन गरम होईल जास्त कारण खालची जमिनीतली -जमिनीतली उष्ण आता सगळी बाहेर पडते ना त्यांनी जास्त गरम होतं ते.
होतो.
हे करण हो खरं आहे ते आता कशा कधी पडतो आणि काय तू.
ला एक दोन -एकच पाऊस चांगला झाला असेल
हो का आमच्या इथे काही नाहीच पडलाय अजून पाऊस.
हा इथे झाले बऱ्यापैकी झाले म्हणजे गारा पडलेल्या एवढ्या गारा पडलेल्या ना काय बोलाय नको.
हो अरे बापरे. हा हा ह ह बऱ्यापैकी पडला म्हणजे मग पाऊस तर येऊन.
चालतय मग आपलं झालंय टायमिंग
झालंय ना हो चालेल थँक यू उद्या पण बोलू तुझ्या किती कॉल झाले.
अ माझे झाले त दहा कॉल झालेत.
म्हणजे माझ्यासारखंच मी पण आता कालपासूनच सुरुवात
हा त्यात पण माझे फेल गेलेत चार- पाच.
हो माझे पण गेलं ना एक आणि दोन असे हे. चालेल हरकत नाही मी नंबर सेव्ह करते मग उद्या पण बोलू आप पण हा चालेल थँक यू हा.
आता टाइम प आहे का मी करू का तुम्हाला कॉल?
हो कर ना हे ठेवूया म कर हा ह ह हा.